हॅलो.
हॅलो.
हा येते ना आवाज.
हा येतो येतो.
झालं काय जेवण तुमचं.
नाही अजून दुकानातच आहे. पणता थोडा फ्री होता वेळ हो म्हण मग. कॉल केला तुम्हाला, हम्म टाइमिंग फिक्स नसतं जेवणाच.
होय का. बापरे मग नाश्ता करून येतं का नाही
नाश्ता करून येते बारा हजार पाचशे बारा हजार पाचशे हो येते की होऊन येते ह तुमचं झालं का अगून
हो झालं जेवण झालं.
सातारामधले काय काय पाहिलंय तुम्ही?
सगळं बघून झालंय बघा आता सातार बधल.
सातच्या आसपासचं पण काय
हो झालं शनवार रविवारी असतो बऱ्यापैकी पाहतो कुठ तरी जातोस म्हणजे
हा तू हा आपल्या सातऱ्याच्या बरेच काय काय पाहण्यासारखं आहे
खूपे
ऐ क ना म्हजे कास कास पठार आहे म्हणजे बर बरेच जे मेन मेन धबधबे आहेत ते पावसात पर्यटकांच आकर्षण असतात ते आपल्या साताऱ्याच्या आसपासच आहेत म्हणजे बरेच कुठन कुठन लोक इकडे येतात
खूप लांबून येतात मुंबई वरन वगैरे येतात आणि खासशी फुलं तर बघायला परदेशात न येतात लोक
ेतात म्हणा म्हणजे खरच किती किती लांबच्या लांब थांबतात लोक गाड्या कुठल्या कुठे लावायला लागतात पाहायला म्हज खरंच आपलं
आपण जवळचे पण त्याची किंमत नाही आपल्याला हो का हो ते कस आपल्याला सारखं पाहून पाहून ते नक वाटत ना आपल्याला कस बाहेरच काहीतरी अ्रक्शन अस
अट्रॅक्शन असत आणि बा बाकीच्या लोकांना इथलं असते आणि बाकीच्या लोकांना सातर झायला छान वाटत शांत वाटतं म्हणे आपल्याकडे अजून तररी ह नाहीये असं एवढं ह नाहीये हेक्टिक नाही येत बाबा अ इतर ह्याच्यासारखं
आजू खूप शांतता आहे
हो आणि खूप लोकांना खूप म्हणजे शांत वाटतं बर का का सारख्या ठिकाणी वगैरे ठसे हेरिटेजवाडी
पा पुण्यात न माघारी आलो ना की इथं एकदम असं पूल वाटते तो एकदम
एक्झॅक्ट एक्झॅक्ट बरोबर आहे कार काय आहे ना इथे बऱ्यापैकी अजून तर हे आपले इथही आहे हिरवळ वगैरे झाडी आहे
भरपूर भरपूर ते म्हणजे पुण्यात जेवढे गाड्यांचे आवाज ऐकायला मिळतात तस इथं नाही एवढं
नाही नाही बिलकुल नाहीये असं नाहीये इथं जत्रमध्येध्ये आणि मुख्य मन हा म्हणजे सातारचं क्लायमेटच खूप छान आहे
हा नाही
असं आहे म्हणजे छान वाटतं बरीेच लोक तेथ म्हणतात ना रिली प व्हायला अगदी सातारा तेव वाटतं म्हणतात इव्हन आजिंक्य कुठला हो हो पाला क तुम्ही
खूप हो केलेलं खूप वेळा
होय ना अ इ अंगापूरला पण गणपती आहे बघा अंगापूरचा गणपती नाय मी ततो पाहायला नाहीये पण ते नवसाला पावणार गणपती आहे म्हणे
हो खूप प्रसिद्ध आहे पण तो हो
ते म्हणजे बरेच जनानी पाहिला न बरेच लोक जातात बर का चतुर्थीलाये तर हम् खूप वर्ष झाली. म्हणजे लग्न झाल्यापासून तिकड चाफळला गेलेच नाही. खर जायचंय नाय गेलेले बरेच वर्ष झाले जाऊन.
त्याज हो जा असत अधून मधून असत जाण
अ चाफळच पण मंदिर खूप छान आहे.
खूप मस्तये.
आणि शेंद्रचं पण बघा देवीचंं मंदिर खूप
हो छान आहे तिथं पण छान आहे नवरात्रात तर जायचंच कंपल्सरी.
हो हाय ना
ते शेंद्रायला
हो खरंच ये त्यांचं दुकानमध्ये आहेत ना एक जण गोपाळ काका म्हणून ते अशा ठिकाणी जात असत शनिवारी सुट्टी असते ना दुकान तेव्हा त त्यांना ते म्हणजे औद ला म्हणा ज शेंद्रेला वाईला म्हणजे चांगलेयेत.
बघा कुठे जायच हो काय तुम्ही वेळ काढला तर होईल की ओ
वेळ काढला तर मणे पण अम्म होतच नाय हो वेळ खूप वाटत जावं म्हणून आता काय ते फुलं बघायला तर एकदा का दोनदाच गेलो होतो. इथल्या इथं असून हो आमच्या इथं पुण्या मुंबईचे पाहूणे येतात फुले पाहायला. एकतर वेळ ही नसतो एकतर का त्यामुळं आम आमचा सीझन असतो ना नवरात्र असते.
होय का त्यामुळच
ना म वेळ होत नाही.
बरोबर य तुमचं कशाच शॉप आहे ते होय का बर बर.
तिथे हाये मग फुलं असतं तेव्हा नवरात्र असते ना फुलांचा सीझन बहुतेक नवरात्रात येतो ना. तेव्हा मंग अ कधी होत कधी ह पुढे मागे असत ते पण ते आस मान्य शनिवा पण ते त्या दिवशी बुकिंग मिळायला पाहिजेत फुल पाहायला. मध्ये अं त्यात हे नवरा उत्सुक हवाय. असं आहे ना आणि मुलाच शेड्यूल वेगळं कॉलेजच ह्याचं त्याच असं
बरोबर आहे मुलं थोडी मोठी झाली की,
हा वेगळं पडतं ना असंय त्यामुळं आता म्हणजे असं खूप वाटतं ते त्या सडावागापूरचा पण धबधबा बघा खूप वाटतं जाऊन पहावा. पण ते कुठ खूप छान आहे म्हणजे एकदा दोनदा पाहलाय ते पण खूप आधी खूप वर्ष झाली अशात नाही एकयूचा धबधबा किती छान आहे. आपल्या म्हजे खूप चांगला आहे ठोस ठोसेकरचा तर काय पावसात जायला पाहिजे.
एकीला इतके ते डोंगरावरन म्हणजे छोटे छोटे पाणी वाहतात ना धबधबा म्हणजे छोटे छोटे
कूप आहेत.
पावसातच जायला पाहिजे धबधबे पहायला खरंच आहे. इथ..
समोर दिसत बघा तिथं एकयू ला
हो दिसत दिसत ता आसला पण किती छान वाटतं ना पावसात
आसला काय विचारायचंच नाही.
तर काय ऑल टाईम ही आहे.
आणि या चार दिवसाच्या पावसाने तर फुलच झाली चांगलं कास
तेवढं झालंय कासला पाणी आलंय तेवढं हे झालं आणि ठोसे करातलं बघितलं का केवढं पाणी आलंय?
ते खाली गेले ना तो छोटावर चा धबधबा आहे तिथं खाली सोडतात बघा पायऱ उतरून. तिथं तर भीतीच वाटते ते आवाज आणते सगळं बघून असते.
अ तिथं गेलं की धडधडायलाच होत ते पण त्या ह जे उभारहून जर बघितलं ना तो धबधबा ठीक आहे तर चकर आल्यासारखं होत.
हो ते पायाखाली पाणी वगैरे असतं ते आपल्या येतं ना ते वरपाणी असं
हो पाणी असतं बरोबर आहे.
मग वाटत खालचं तुटतय काय पाण्याच्या प्रेशर न काय होत भीती वाटते.
पाणी बघत, बघत आपल्याला चक्कर येतिकका पाण्यात पडतो काय
त्यात जर कोण पडलं का नाही. बापरे कस व्हायचं कस आणि अजिंक्य पाहिला आहे तुम्ही डेव्हलप केल्यावर बर डेव्हलप
खूप छान झालंय आता‌
मी आम्ही कधी गेलतो माहिती आहे का तीन वर्षांपूर्वी तेव्हा डेव्हलप नाही काय नाही चालतच गेलो होतो चालत आल होतो. पण रस्ता पण नव्हता तेव्हा आता किती छान रस्ता केलाय.
खूप मस्त केले आता म्हणजे काय
असे कॉंक्रीचे रस्ते यवतेश्वर पण बघा रस्ता खूप छान झालाय आहे का नाही?
प्लेनच झालाय अगदी व्यवस्थित झालंय काहीच हीन नाही या.
म्हणजे छान अगदी बघण्यासारखं म्हणजे सुटेबल छान वाटते ते. यवतेश्वरला सुद्धा झाडी केवढी लावली आहे रस्ता किती छान केलाय.
हो आणि शांत आहे वातावरण. कुर्णेश्वर ला पण गेलोय.
हो पाहिले की हो.
आमचे सरच आहेत ह्याच्याया मध्ये समितीमध्ये आणि त्यांनी ते हा नक्षत्रवन ही केलेला आहे किती प्रकारची झाडं आहेत तिथं माहितय आहे का? झाड किती प्रकारची तिथं पर प्रत्येक झाडाची माहिती हे सगळं ही आहे खूप बघण्यासारखं य ते पण म्हणजे आपल्याला काहीच माहित नाहीये कि कुठली झाड आहेत, किती झाड आहेत, काहीच माहित नाही आपल्याला म्हणजे
छान केले पण ते सगळे हाय ना त्यांनी?
हां.
छान केले पण असं म्हणजे अगदी नियोजनबद्ध केलंय सगळं.
नियोजन बद्दल म्हणे तेच ना सर तेच म्हणे आम्ही सगळे आमच्या टीमने एवढं त केलंय म्हणे इतकं डेडिकेशन देऊन हे केलेलं आहे अजून सुद्धा पान झाडाचं नियोजन झाडाला पाणी खायच नियोजन सगळं मध्ये इतकं छान करतात का नाही. खरच मस्त ते पण मंदिर छान आहे बघा बघण्यासारखं
खूप छान आहे मला पण खूप आवडतं ते शांत आहे अगदी तिथं
अगदी म्हणजे
तेथ ससे वगैरे होते ते बदक आहेत का ओ
अ नाहीत वाटत आता आधी होते आता तिथं नाहीयेत नाहीयेत आधी होते बहुतेक म एक बदक असतील एक, दोनदा सहस्ती नाहीत वाटतात तिथे
हो का ससे पण भरपूर होते हा पक्षी होते काही
पक्षी होते हो हो पक्षी होते म्हजे पक्षी पण होते पण छान होत तिथं पण छान वाटत बघा जाऊन आपलं बसलं
शांत वाटत आपला आम्ही फिरून असं पूर्ण राऊंड मारून येतो मो हा तिथं
हो हो जेवढा राऊंड मारू तेवढं कमी वाटत
हा
नाही मस्त वाटत बर का तिथ
छान आहे पावसाळ्यात पायऱ्यावर पाणी खूप येतं पण तिथं
हो हो अगदी इथपर्यंत येत कुठ पण पाणी येतं नाही का ह पाणी असते पाणी खूप असतय एकदम तिथं पायऱ्या उतरून तिकडे आतमध्ये बसलं तरी छान वाटतं असय कसाय पण तिथं येणाऱ्याने आणि प्रत्येकान ते केलं पाहिजे ना किंवा कुठली झाड व्यवस्थित केलं पाहिजे अस उगचच हा अभ्यास केला पाहिजे नाहीतर ठीक आहे ना बाबा आम्ही झाहा पाणी घलतो हे करतो केलं पाहिजे नुसतच आपल तिथे जाऊन बसता करतात म्हणजे असं आहे ना शेवटी अस शेवटी प्रत्येकाला आवड पाहिजे म्हणा असं
अ इथं आपण ह्याला जातो का नाही अजिंक्यदाराला
हा
तिथं ते बघा मध्येच ते देवीचं मंदिर आहे खालचं एक मंदिर आहे देवीच त्याच्या समोर नाही का पूर्ण मोठं ग्राउंड आहे बघा असं डोंगर तिथं झाडं किती लावलेत लोक येऊन पाणी घालतात वगैरे चार भिंतीच्या वर थोडस बघा
वरती वरती चार भिंतीच्यावर कित्ती छान केलंय ना
किती झाडं लावली अहो तिथ बाप रे
अशी झाडं कुठेच पाहायला मिळणार नाहीत मध्ये
आणि लोक पाणी येऊन घालतात तिथं टँकरनी पाणी आणतात
आणि सातार सारख्या ठिकाण तरी बिलकुलच नाही पहायला मिळणार
हो ना
शहरासारख्या ठिकाणी नाहीच ना गावाकडे किंवा असतात पण तिकडे नाही खूप छान केल ब काय ते पण छान केल
छान केलय आणि किती वार असतो तिथं
हो वार असते तिथं इवन शाहुपरीतला ट्रॅक पण छान आहे बघा बघितलं गेला होता
दोन्ही दोन्ही छान आहेत हो दोन आहेत हो तुम्ही आलता इकडं कधी
हो बराच वेळा
होय का इकडं कस काय यता तुम्ही शाहूपुरीत
अम अ म्ह माझ्या बर्याच मैत्रिणी तिथे राहता शाहूपुरीत भीशीतल्या हो आणि अ म्हणजे आमच्या शिजाच्या काकूंबरोबर मी बऱ्याच वळा बऱच वेळा शनिारी तिकडे यायची आता त्या काकू तिकडे राहायला गेल्यात तिकडे विकास नगरला गेल्यात तिकडे यायचे
त्यांच्या मुलीच लग्न झालं आता मध्ये तेच का हा बरोबर हा माहितीय की, बोलणं हो बोलणं वगैरे झालं कॅन भेटले ती दिदी भेटली मला
हो तिथंच लग्न झालंय.
हो तिला वडूजलाच दिलंय.
हो मामाच्या मुलाला दिले.
हो.
अय्या मी तुम्हाला पाहिलं नाहीये फक्त असं नक्की नक्की वेळ भेट कि खरच घेऊ ह.
तुम्ही इकडे ट्रॅकवर वगैरे येणार असाल ना कधी?
हम्म.
की सांगा मला मी
आता नंबर आहेच की तुमचा मी फोन करेन की तसं तसं काही नाही.
हो, हो.
नाही खरंच आहे शाहुपुरीतलं मठ पण छान आहे. आंबेदरेचा स्वामी समर्थांचा.
हो स्वामी समर्थांचा आता नवीन मंदिर झाल आहे. तरी झालाच वर्षे का हो?
झाला असेल मी माझ माझा योगाला मध्यंतरी कडे जायचा. मी किती दिवस झाले जायचं जायचं म्हणत होते. मी इकडे जा ते ना फुटक्याच्या ते इकडे फुटक त्याच्या इकडे आहे बघा. स्वामी समर्थांचा मठ तिकडे जाती प्रकट दिनाच्या दिवशी जाते मला